हॅलो
हां ओले मॅडम
नाही हो आयब्रो तेवढं.
होयं. या मी तुम्हाला सांगू का थोडी पार्लर ची माहिती.
पार्लर मध्ये जायला म्हणजे कस असते आपण काहीतरी सण असला किंवा ल त्यासाठी आपण फक्त फेश फेश सेंद्रम करून घेतो क्लिनिक पणं ते आपल ते चांगलंच असतय. त्वचेसाठी चांगला असतेय. त्वचा आपली चांगली राहते, स्वच्छ राहतया. तर मी वा हा. वापरते की.
वापरते. म्हणून, तर सांगते काळजी घ्यायचं. आपलं खेडगावात कसं आपण कसंही उन्हात वगैरे फिर तीत वगैरे काम करतोय. त्याच्यामुळे जरा डल पडत्या. धूळ, मिट्टी आपलं पल्युशन प्रदूषणात जात तोय चेहऱ्यावर न काय बांधता त्याच्यामुळे पण स्किन खराब होत आपली, त्याच्यासाठी थोडी काळजी घ्यायची असते ते आपल्याला आत्ता काय वाटत त नाही आपलं उद्याचं वय वाढेल ना तस ते आपल्या चेहऱ्यावर ज जास्त प्रमाणात दिसते. ते आणि पार्लरला गेलो आपण काळजी घेतली की, ते नाही दिसून येत जास्त. हा. चांगलीच राहत्या.
होय.
ते काय, काय करतात सांगू का? फेशियल, हेअरकट आणि हेअर स्पा असतो. म्हणजे केसांची काळजी घेतली जात्या. आणि आपलं लग्नात वगैरे त्याच्यासाठी मेकअप असतात. आणि हातांचे पाय काळजी घेतली जात्या त्याला मेनिक्युअर, पेडिक्युअर बरं असं पण असतं हाताच, पायाच आपण नखाची स्वच्छता, या सगळ्या गोष्टी करतात. आपण काय करतो फक्त कार्यक्रम आपला काय कार्यक्रम असेल तरच जाते हो ना आपलं रेग्युलर नाही जात. पण तिथं कस चा चांगल्या दर्जाचे उत्पन्न कर वापरतात. प्रोडक्ट वापरतात
होय. होय.
हा.
ह ह खरं रेग्युलर मध्ये असं फेरन लवली असं कोण कोण वापरतं मी नाही सोडा काय वापरत
फेरन लवली पण एवढी नसत्या चांगली. ती फक्त वर चेहऱ्यावरच आपल्याला ग्लो देते स्किनच्या आतमधून स्वच्छता नाही राहत एक आवरण तयार होते वरच्यावरच झालंय
झाला या
हा शिकलोय म व्यवस्थित ते सौंदर्य उपचारांचे प्रशिक्षण शिकले पण जरा आपली घ्यायचे असते ना मी तुम्हाला सांगते नियमित त्वचेची काळजी घ्यायची केसांची काळजी घ्यायची असता त्याच्यामुळे आपल्याला छान असा कॉन्फिडन्स येतोय बाहेर जायचं नाही घराजवळ ज असेल तर आपण तिथंच गेल तर पण जात येवदु माच प्रसिद्ध असेल फेमस असलेलं महागडपाड परवडत नसलं तर पण आपल्या घराजवळच असेल ते सुद्धा छान काळजी घेतात ते पण शिकलेलंच असत हा महिलांच वेगळं असते म पुरुषांच वेगळं असते चांगलंय ते पण
करताय कधी कधी तर सोडंत कधी कधी तर ते रेग्युलर नाही कधी कधी
काळजी घ्यायची असते केसांना व्यवस्थित अस महिन्यातन तीन महिन्यातन एकदा मेहंदी लावली तरी पण चालते हेअर पॅक केलेला पॅक असत केसांचा तो लावायचा
हम
ांची तेल लावून मालश करायची असते आठवड्यातून दोन वेळा चांगले शांम्पू परचय त्या मग गळत नाही दाट राहतात केस असं
हम हम
आपले का जे
होयच हा तेच खरा हम् लग्नात न होय
हा ते पार्लर मध्ये केलेलं ना हा
मारले होतीच केलत केत
हा त्याच्यानंतर जाणं झालं नसेल.
त्याच्यानंतर नाही झालं. आ म्हणजे कसं स्टेट लाईनच मशीन तेवढच घरात आणलंय मी. कधीतरी बाहेर जातना हा नाही. ते सोसत नाही. नाही आग उठतंय मला. हालर्जी आहे, एकदा लग्नात लावलेल तेव बघितले ना, त्याच्यावर नाही लावेत.
हा का.
हम्म.
त्यांना विचारूनच केलं पाहिजे ना सगळं. केस वगैरे कळतात मग.
हा तसच झालंय मग.
हा मग त्याच्यासाठी पण चांगलं एखां हेअर ऑइल वाप
होय मग ते हेच वापरत होतो मध्ये कोणतं ते केश कीं च वापरत होतो. थोडे दिवस केशकिंग. थोड दिवस वापरलो कर त्याचा काय तीन बाटल्या झाल्या तर पण काही इलाज नाही. पडना.
ते कंटिन्यू वापरायला लागतेय. थोडं वापरून सोडलं की त्याचा रिझल्ट येत नाही असं ते कंटिन्यू वापरा लागते सतत मग त्याच सेसॉईल माहिती तुम्हाला सेसॉईल सेसा.
ह शेतातच की. नाही नाही सेसा सेसा
ते सेसाच ऑइल चांगलाय की मला रिझल्ट आला त्याचा मी वापरतो.
हा हा.
तिथलं पाणी कसलंय तुमचं बोरिंगचं आहे काय नदीचं आहे?
अ जळ्याच असते धबधबा आपला असतोय कणी नाही त्या प्रकार चा. कोकणात आहे नाही होल तेज काही नस तय प्रॉब्लेम येत नाही तेला तेच येते तेच येते.
हा हा म्हणजे असं बोरन्स क्षच पाणी नाही त्या पाण्यामुळे पण प्रॉब्लेम होऊ शकत
तर एकेक आहे घ घरात त्याला खर काही फरक त्या काही नाहीर काय मप समोर असणार एकेकांच बसह असे नदीचण घेत
मग तुम्ही काय करा एखादा चांगला पार्लर मध्ये सांगून ना आपला प्रॉब्लेम मग त्यांच्यावर न विचारून घ्यायचं तेल शम्पू सगळं म्हणजे त्यांनी देतात व्यवस्थित सांगतात नेमकं कशामुळे काय होते ते
फोन कर
हा गोळ्या वगैरे जाले नसते पण हेअर ऑइल
गोळ्याचा पण फरक पडतो
पडतोय तुम्ही घेतलेला का
नाही घेतलेले अजून खर ऐकून माहिती त ऐकून जात
असं कोणाचं पण सांगितलेलं ऐकू नका तुम्ही दाखवा पार्लर मध्ये विचारा किंवा डॉक्टरला दाखवून मगच घ्या
मेडिकलमध्ये सांगित ण केसाला म तेलाबद्दल विचारलनीच मला म्हटले की तेला म्हणजे आमच्या वळ ते तेलाची बॉटल ह गोळ्या ट्राय करना का ट्राय केले नाही त्या लेच आ नाही हो कोल्हापुरात खर म विटॅमिन डीच्या एक थोड्या घेतला होत आणि त्या थोड्या घेऊन शल काय तरी सत्तर रुपयाला दहा सुत वाटत्यात्या. खर नाहीता. सत्तर ला दहा.
तुमचा आवाज जरा मोठा होऊ दे की आवाज क्लिअर
किती रुपयला एक बसतीया ओ? सत्तर रुपयेला दहा. असं सांगण्यात आलंत हा होय रोज एक. सकाळी रोज एक. एक टाइमिंग कुठलं पण घ्या होे सकाळी किंवा संध्याकाळी एक टाइमिंग कधी पण घ्या म्हटलेत. हम्म, गळती कमी येते म्हन आणि वाढ भरपूर होत्या म्हटले होते.
होय मग किती दिवस वापरायच्या गोळ्या?
त्यांनी म्हणलितीत तुम्हाला रिझल्ट येऊस तोवर वापरा. त्याचा काय असर व्हित नाहीत म्हटलीत ते जा आणि विटॅमन डीच्या गोळ्या.
बर मग असं खायला काय सांगितलं का? विटामिन डीचं हे खावा तुम्ही ते खावा. त्यामुळे पण चांगल टा तसं पण सांगतात की, खाण्यात पण बदल करायला सांगतात.
फक्त ते गोळ्याबद्दलच बोलले मला चालू कर म्हणजे हेअर ऑईल फक्त मी तेच सेसाच घेतल हो नव्ह त्यांच्याकडन.
बर.
मग त्याचा काही रिझल्ट आला नाही मला.
नाही आलाय का? असो लगे लगेच येत नाही मॅडम थोडे दिवस त्याला सांगशील पैसे द्यायला सांग.
तरी तीन महिने हम् होय, तरी पण नाही आ म मग काय ब करायचं?
मग आता औषध बदलूनच बघायला पाहिजे आता नाही आल तेला काय करणार. एखादं औषध आपल्या शरीराला सूट होतय एखादं होत नाही असं पण गोष्टी असतात.
होय तसं पण असु शकतय नाही म्हणून.
हा प्रत्येकाच शरीर वेगळ अस तय त्याच्यामुळ ते एखाद्याला समोरच्याला गुण आलाय म्हणून आपल्याला पण गुण येईल असं होत नाही. म त्याला गुण आला नाही पण आपल्याला येईल असं पण होतय.
मी चहा ठेवला होता. हॅलो हा चहा महागला अ नाही मग तेवढं काल गेलता काय कट नाय अ कधी कधी तर असं सहा महिन्यांनी एकदा बघा हा काय